हॅलो हा येतोय मला माझे काय नाही लागला तुमचं कस काय लागला
काय माहिती म्हणून मी इकडनं ट्राय करून बघितला आणि आवाज खूप कमी येतोय‌ तुमचा
हो का येईल आता थांबा थोडं नेटवर्क प्रॉब्लेम नेटवर्क चा इश्यू असेल काय म्हणता आवरली का काम हो ना ओ पावसामुळेच प्रॉब्लेम येतोय ना आता दोन तीन दिवस तर कॉलच नव्हते होत नही का
हो ते पावसामुळ नेटवर्कचा प्रॉब्लेमच होतो
नाही काहींचे तर फक्त रिसीव्ह व्हायचे हा रिसिव्ह व्हायचे आणि त्यांचे कॉलच नव्हते होत असं झालं ते रिसीव्ह केले क ती ते व्हायचे पण मग त्या करायला गेलं का त्यांचे लागतच नव्हते
हा असंच होतंय वाटत
हा अस आता आता झाला वाटतं प्रॉब्लेम सॉल्व आलाता ग्रुपवर मेसेज केलं त्यांनी काहीतरी हू काय म्हणता काम आवरली
हो काम आवरले ते पावसामुळ काय काही कामही करू वाटत नाही सर्वात मोठा प्रॉब्लेम कपडे सुकवायचा
इकडनं तिकडं तिकड न इकड. चार वेळेस हजार वेळेस हात लागतो त्यांना दिवसातून.
हो ना सारखं कामाला लावून दिलं त्या पावसानी. कंटिन्यू चालू आहे. बाकी काय म्हणता तुमचे काय आवड, छंद. हॅलो. आवाज येतोय का ताई? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
येतय का आवाज?
हाय मला येतच नव्हत तुमचा आवाज.
हा आव ते कॉल आला होता. मध्ये त्यात. ते यात येना सगळे कॉल करतात ना ज्यांनला म-मेसेज बघितला का त्या पण ट्राय करतात. करू का कॉल असं.
ह हा
किती
म्हंटलं तुमची काय आवड, छंद. माझे झाले सतरा.
हो का. बापरे बरेच बाकी अजून होतील का पूर्ण?
काय माहिती आता.
हम्म करून बघ करून टाका आज दिवसभर काय.
हो ना, ते घरात पण आवरायचं त्याच्यात वेळात वेळ काढून हे करायचं.
त्याच्यात पण कॉल लागतो नाही लागतो.
हो ते एक प्रॉब्लेम हे अस आवाज पण येत नाही. नेटवर्कचा पण प्रॉब्लेम काहीतरी.
हम्म हम
बरं ये काय म्हणता मग बाकी अ हो हो घरीच. तुम्ही घरीच असता का?
हो हो मी पण घरीच असते.
हा ना पण काही करत नाही का म्हणजे तुम्हाला आवड असेल ना, काहीतरी? कपडे वगैरे काहीतरी करतात बायका बॅग शिव, कपडे शिव, ब्लाऊज शिव.
काम आवडत मला, मी ना हे करते आहो अ हेअर केअर, स्किन केअरचे, प्रॉडक्ट बनवते आयुर्वेदिकमध्ये.
हो का स्वतः बनवता.
हो हो
हम् हम्
हम्म होम मेड प्रोडक्ट असतात ना ते. बाथिंग सोप वगैरे. ते हेअर शांपू पोर्टिन बाग अशे.
हा हा हा हा बरं ये ना काहीतरी आहे ब आवड.
हा फेस सिरम, फेशियल किट. सगळंच आहे.
हो आता नाही तरी गरजच ती बायकांना त्या गोष्टीची किती आवश्यकता असते.
हम्म मग त्याच्याशिवाय दिवसच सुरू होत नाही.
हो,, पूर्वी एवढ्या बाय मधे अरनेस नव्हतं म्हणजे, त्या गोष्टीची माहिती नव्हती, आता प्रत्येकाला माहितीेय तेच
हो बरोबर. आणि आता प्रत्येक जण आय अ हो,, आता सगळेजण आयुर्वेदाकडेच वळाले जरा
हो, आयुर्वेदिकचच महत्व आहे, कारण हे दुसरे प्रॉडक्ट मध्ये केमिकल असतं ना.
हा हा.
त्याच्यामुळं स्किन खराब होऊ शकते.
हो बरोबर. होत होऊ शकते नाही होतेच. नाही होतेच. हम्म, लगेच नाही कळत ते, हळूहळू कळतं ते नंतर.
हो,, कारण ना बरेच बाजारात येतात ना,, ते सांगतात आयुर्वेदिकये पण,, काहीन मध्ये असतं केमिकल. म्हणजे सगळे भेसळच आहे आता काय
हम्म तेच तर
प्रोडक कोणते
मध्ये ह हा नाही म ते त्याच्यापेक्षा होममेड घेतलेले ना ते कसं, अ आयुर्वेदिकच राहतात. त्याच्यात काही केमिकल वगैरे कारन जो देतो ना रॉ मटेरियल वगैरे,, तोच देत नाही केमिकल काही देताना,, मागितलं तरी देत नाही, कारण ते ठेवत तच नाही अव्लेबल,, कारण ऑर्गॅनिक म्हंटलंवर त्यांच्याकडे सगळे ऑर्गॅनिकच पाहिजे.
हां हां हां.
कलमा ते काहीस नाही पाहिेजे असं.
होममेड मधे तुम्ही घरातल्या पण वस्तू वापरू शकता ना..
हा मग होममेड मधे तेच घरातलेच वापरतात ना, बाहेरून थोडी काही पण मग ते बेस वगैरे आणावं लागतात ना त्याला.
हो ना.
हा बेस
हा हा,, मग घरगुती तुम्ही काय डाळीचे पिठं वगैरे वापरता का?
हा,, घरगुती तेच हा फेस पॅक बनवायचे असल्यावर मग आपल्या डाळी साळी वगैरे लागतच ना. आणि पावडरी पण असतात त्याच्यात,, नुसतं डाळी साळींनी नै होत ते. पावडरी वगैरे, इसेन्शियल ऑइलन, ते आज फ्रेगरन्स ऑईल बरोबर, म रिझल्ट आहे ना,, रिझल्ट अस सल्याशिवाय नाही, रीझल्ट देतोच त्यातच शंभर टक्के.
म्हणजे कसं, आपल्याला कोणी विचारलं तर सांगता येतं ना माहिती असलं की.
हो,, आपल्या ग्रुपमध्ये टाकते ना मी कितीही पोस्ट.
हो
आज ह्याची टाकली बघा, हेअर च्या हेअर ऑइलची टाकली कंबो पॅकची.
हा हा हां.
हा सत्कर्म फाउंडेशनच्या ग्रुप वर टाकलेली, रोज एकऽ चग्रुपवर टाकावं लागते ना, त्याच्यामधे सगळी माहिती--ऽ पण दिलेली आहे, आणिऽ
सेल होतो ना तुमचा बऱ्यापैकी?
हम्म, होतोय ना मग.
हा हा, मग होममेडच्या किंम ती आणि हा आपण बाजारात घेतो, त्याचे वेगवेगळे असता का?
हो हो, वेगवेगळ्या असतात.
म्हणजे याची जास्त आहे का तुमच्या याची? का तसं काही नाही?
हा, तस मग आयुर्वेदिक प्रोडक्ट माहागच असतात ना.
हा मी तेच म्हंटलं. कारण आता कसं, तुम्ही सगळ्या ते घरगुती वस्तू वापरून थोडसं आणि हे बाजारातलं कसं आयत सगळं, केमिकल हेच्यात ते टाका, त्याच्यात ते टाका, ते स्वस्तच मिळतं.
हा तेच ना मग. आणि रिसेलर्स पण असत ना आमचे. बल्कमध्ये घेतात बनवून, मग ते सेल करतात.
हां.
मग बल्कमध्ये घेतलं तर, प्राईस कमी होऊन जाते, म बा असं.
हो हो, कोणाला जर सेल करण्यासाठी
हा, रिसेलरवाले असता ना रिसेलिंगवाले.
हो हो.
हम्म ह.
हा मग त्यांना परवडत होते असं.
हो, ते मार्जिन काढता ना त्याच्यात.
हो, बरोबरे.
म्हणजे असं, काही काही बायका घरी बसून मग करतात बो असं. ग्रूप असतात त्यांचे ना नाही नाही क्लासेस वगैरे नाही घेत, मला हे बनवायलाच वेळ नाही मिळत. कुठं क्लास घेत बसता.
हम्म, हम्म. हा बरंय, आपलं स्वतःच बनवा आणि स्वतःच सेल करा.
हा, म तेच ना. बनवायचं आणि
हम्म, हं. मग काही असं दुसरीकडं घरगुती अस ग्रुपवर विकता की, दुसऱ्या दुकानात वगैरे पण देता शॉपमध्ये?
नाही घेतात ना बायका, रिसेलिंगला घेतात ना आपल्या ग्रुपमधल्या घेता
हा ज्यांची पार्लर वगैरे असेल
हा पार्लर वगैरे राहतात, त्या घेतात आणि कोणी कोणी घरगुती करतात ते काम हे.
हो करतात ना. म्हणजे ते ग्रुपचा वापर त्या कामासाठी म्हणजे
हा माझी मुंबई, हा माझी मुंबई, पुण्याची जास्त कस्टमर आहे‌. कारण मी तिकडे जास्त ऍड लॉनच करते ना. ऍड वगैरे तिकडे जास्त राहता माझे, त्याच्यामुळे तिकडेच सेल होतो माझं. नाशिकमध्ये नाही करत, हा नाशिकमध्ये नाही करत, कारण कसंय इथं नाशिकमध्ये ना, ते काय म्हणतात, जिथं पिक त, तिथं विकत नाही. अस हा असा प्रकार असतो तो. म्हणून मग म इथे लावतच नाही. पण जाय जवळपासची घेतात. हम्म, ज्यांना माहित आहे ते घेतात. हम्म
हो हो
ते लोकांना आपल्या जवळच्या पेक्षा हा लांबच्यावर जास्त
तुमच्याशी बोलण्यामुळ मलाही कळाल ना अस पण स्वतः क बनवता बवा अस. नाही त्या दुसरी जाहिरात पाहिल्यावर करी कधी अस वाटत हे कोणाकडन तरी घेऊन विकत असतील. अस पण होत कधी कधी.
नाही नाही तस काही नाही. मी नाही म माझ्या म हा माझे व्हिडिओ पण टाकते ना मी मेकिंगचे बनवताना वगैरे.
हो ना, चालेल चालेल, मी ते ग्रुपला बघते मग आता. चालेल ताई चालेल. छान वाटल बर का म्हणजे तुम्ही बनवता स्वतः छान आहे. चालेल चालेल ओके.
बर आहे. काहीतरी करत राहव नाही का.
हो ना, ओके ताई चालेल बाय. हो हो हो बाय.